हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येत
हॅलो हो येतो नमस्कार
हा हां नमस्कार नमस्कार ताई नमस्कार काय म्हणताय सगळीकडे लग हा व्यवस्थित आहे. सगळीकडे लग्नाची सराईची धामधूम सुरू आहे नाही का जिथे तिथे आपले लग्नाचे मुहूर्त चालू आहेत.
हो
हम्म
त्या इकडे तेच चालू
हम्म आजकाल म्हणजे लग्नाच्या मुली चं वय अगदी बदललेलं आहे म्हणजे ज्या वयात आपण आई झालो त्या वयात मुली लग्नाला उभ्या राहिल्यात आता म्हणजे ते पुढचं किती लांबणीवर पडणार आता आणि आपल्या वेळेची विचारसरणी आईवडिलांची किती ती वेगळी होती म्हणजे आपण बारावी पास केली की लगेच सुरू करायचे आयफाय ला प्रथम वर्षाला असू द्वितीय वर्षाला असू लगेच लग्न करून जबाबदारीत पण तेच चांगलं होतं कारण मुलगी जेव्हा वयात येते ना तेव्हा तिची शारीरिक वाढ म्हणजे ती ज्या मुलाला जन्म देणार आहे ते सुदृढ निरोगी जन्माला यायचं आता आता हे प्रदूषण वगैरे आणि या मुला मुलींच्या आवाजो आपेक्षा
तुम्हाला सांगू का आता मोबाईल ऐका ना हा हा मोबाईल इंटरनेट सोशल मीडियामुळे खूप आणखी सोपं झालं म्हणजे म्हणजे लां लागलंय ना त्याच्यामुळे मुलं मुली खूप वर लग्नाचा विचार नाही करती जॉब वाॅब बरेच अशा गोष्टी झाल्यात आणि पूर्वीच्या काळी कसं होतं आई वडील जे निर्णय घेतील त्याच मतावर ठाम रावाव लागायच ना आ
हम्म बरोबर आहे
एवढं स्वावलंबी बनवायचे आता ही पूर्वीच्या काळी होतं मुलगी फक्त चुल आणि मुल एवढेच फक्त आता म्हणजे खूप
हम् तुमचा आवाज येतोय जातोय मध्येेच कट होतोय हम
आता येतो व्यवस्थित हॅलो
हो हो बरोबर आहे येतोय येतोय बोला
हंम हंम मग पूर्वीच्या काळी कसं वर- वदु एकमेकांना फारस ओळखत नव्हते कस मुलगा बघितला नाही तरी लग्न लावून देत होते बो अस आणि आत च कस झालंय मुलगी मुलाला बघणार ते चार वेळेस बोलणं होणार वगैरे मग त्या पुढच्या गोष्टी बघितल्या जाता.
पण कस होत म्हणजे त्यावेळेस हा त्यावेळेस अशा भरपूर केसेस झाल्या ना हुंडा बळी असू द्या किंवा मुलीच स्वतःच्या पायावर उ उभ्या नसल्या की त्यांना सोडून दिलं जायचं त्यांना कुठलीच किंमत दिली नव्ह जात म्हणून मुलींनी अंस सक्षम होण आणि त्यांच्या पायावर उभं राहणं ही काळाची गरज बनली. त्याच्यामुळं आता त्या लहान वयात तेवढ्या शिकतायत स्वतःच्या पायावर उभे आहेत त्याच्यामुळे त्यांना स्वतःच हे मत आहे. म्हणजे हा फरक झाला ना तो त्यावेळेस आपले आई- वडील जी सांग ती पूर्व दिशा होती असं होत आपलं आणि त्यामुळे कसं झालेलं आहे त्यांना स्वतःची निर्णय क्षमता आल्यामुळं त्यांचा जोडीदार हे स्वतःहून त्या निवडतायेत त्याच्यामुळे हा उशीर होतोय आणि मुलींपेक्षा मुलींच्या आईवडिलांच्या त्या अपेक्षा
खूप वाढल्या हम्म.
आता मी अशा मुली बघते की मुलाचा स्वतःच घर हवं मगं शेती पण हवी मग तो स्वतःच्या पायावर पण उभा हवा. हा पण त्यावेळेस तू हा विचार करतेस का तुझ्या आईला विचारून बघ की लग्न झाल्या झाल्या त्यांचं घर होतं का? तू जर अ बत्तीस वर्षाची असशील किंवा तू तिसाव्या वर्षी लग्न करत असशील तर तोही मुलगा तेवढाच वयाचा असेल किंवा थोडफार एक दोन वर्षानी मोठा असेल तुझ्यापेक्षा मग एवढुशा वयात शिक्षणाचा अ कर्जा असू शकतं, त्याचं गाडीचं कर्जा असू शकतं
हो बरोबर.
हे
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज अटकलाय हॅलो. हॅलो हॅलो हॅलो
हा तुमचा आवाज का मध्येच गेला आवाज
आवाज येतोय
तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? अ तुम्ही जरा रेंजमध्ये या. नाही तुमचा इको होतोय साऊंड. आता आला कारण म्हणजे गायबच झाला होता मध्ये आवाज तुमचा. हम्म. हॅलो हॅलो हां हां. तुम तुमचा तुमचा काय मत आहे याबद्दल?
यावर मत असं आहे हॅलो तर मुलींच म्हणजे वय अढून चाललं आणि आईवडिलांच्या अपेक्षा खूप वाढ जसं पूर्वीच्या काळी होता मुलींच्या मतांना एवढं प्राधान्य नव्हतं ब असं का तू शिकलीस पाहिजे.
हम्म.
खूप इच्छा राहायची मला शिकायचे वगैरे परिस्थिती नव्हती आई वडिलांची हो. शिकवण्यासाठी तर मुलगा . . . . . . हॅलो हॅलो हो. हॅलो